हॅलो.
हॅलो. हा काय म्हणताय मग.
झालं तुमच्या चहापाणी.
नाही नाही पा आणि नाहीच करायचं तस बाकीमचं झालं
हो आमच्या तीन चार चार वाजेपर्यंत तो होऊन जातो.
होय दोन्ही मुलं जॉबला आहेत का तुमची.
म्हणजी मुलगी फार्मासिस्ट आहे आणि मुलगा आता बारावीला आहे. हम्म.
चालेल चालेल तुम तुमच्याकडे अधिक ह अधिक मास करतात ना.
हो मग.
सांगितलं ना आता चाळीस पन्नास लोकांची.
हो.
कसं करता तुमच्याकडे अधिक मास.
आमच्याकडे कथा वगैरे असते अधिक मासची पोथी म्हणतो ना आपण.
हा, हा, हा,
तर ती पोथी लावलेली असते म्हणजे. पद्मपुराण मधून जी कथा असते ना विष्णू भगवानची.
हा हा.
ते विष्णू भगवानांची जी त्यांनी कथे मध्ये जे सांगितलेलं आहे किंवा त्यांनी स्वतः सांगितलंय देवाने. नारदांनी त्यांना प्रश्न के केलेले असतात की मानवी जीवनाच्या उद्धार होण्यासाठी तर हा अधिक ज अधिक मास आहे तर याच्यात कि काय पुण्य करायचं की आपल्या जीवनाचा उद्धार होईल. अशी सगळी कथा असते ती म्हणजे एका महिन्याची असते. आमच्या कॉलनीत आम्ही दहा दिवसाची लावली होती.
अच्छा ह.
हा म्हणजे जास्त वेळ नसते फक्त एक तास असतो तो.
हम्म हम्.
मग त्याच्यात काही काही महिला भजन म्हणायच्या. काही महिला हनुमान चालीसा काही महिला राम रक्ष असेच स्तोत्र मंत्र पठण करायचे अधिक मासमध्ये.
हा ह
आणि आपल्याकडे तर प्रथा आहेत. भाच्यांना किंवा जावयांना वान लावायची.
भाच्यांनाच पण लावतात ना
हा?
भाच्यांना पण देतात वाण?
हो भाच्यांना आणि जावयांना.
आमच्याकडे फक्त जावयांनाच देतात.
असं का?
भाच्या म्हणजे भाच्या म्हणजे कोण? भावाचा का बहीणीचा? अच्छा हं हं तुमच्या बहिणीचा मुलगा, तुमच्या बहिणीचा मुलगा का, तुमच्या मिस्टरांच्या बहिणीचा?
त्यांच्या म बहिणीचा मुलगा.
अच्छा त्यांची भाची का?
अच्छा हां हं म्हणजे ते प्रथा आहे तांब्यात ते भांड घ्यायचं, त्याच्यात त अनारसे भरायचे. एखादा तांब्याचा दिवा मग त्या भात ब्राह्मणाला लावून त्या भाच्याची आधी पूजा करायची.
हम हम
ते गोडधोड, पूरणाच्या पोळ्या आणि आंब्याचा रसच असतो आमचा. जास्त करून, या दिवसात आला ना अधिक मास?
हो हो म्हणून तेच, केलं का?
हो, या दिवसात आला तर हे जेवण. आणि जर एखाद्या वेळेस अ थंडीच्या दिवसात असतो एखाद्या च्या एखाद्या वेळेस आपलं पावसाळ्यात असतोय. आता अर्धा पावसाळा, अर्धा उन्हाळ्यात होता. पण अं उन्हाळा जाणवतोय. अजून तरी काय पाऊस आला नाही. आता मग जोपर्यंत आता हां आता जोपर्यंत आपल्याला आंब्याचा सीझन आहे, तोपर्यंत आपण हेच जेवण वगैरे बनवतो कोणी पाहुणे वगैरे आले की, हो हम्म
तुमच्याकडे कशाचा तरी आवाज येतोय पाठीमागे, काय काम चालू आहे का कसलं?
काम नाही मला कॉल येत होता, मी रिसी तु नाही केला, नाही तर आपला कॉल कट झाला असता.
हो का? मला पण मगाशी तसंच होत होत मुलीचा कॉल येत होता, मी घेतल घेतलाच नाही मध्येच असं
मगच कॉल घ्यायचा. हो,
तुम्ही आता पातच करताय का पहिल्यांदा हे काम?
नाही आमचं तर हाये आम्हाला अं मागच्या वेळेस पण आलेले
हा, हा
हं पा अधिक मास म्हणजे? त्याच्यात सगळं मग नदीवर आंघोळीला जायचं उपवास करायचे व्रत करायचे, हो ब्राह्मणाला दान द्यायचं. शिधा दान द्यायचं, सात प्रकारच धान्य दान द्यायचं. किंवा ब्राह्मणाला दक्षिणा वगैरे द्यायची. ही सगळी प्रथा आहे.
आमच्याकडे नाही, एवढं नाही करत आमचं तर आमच्याकडे फक्त जावयाला आणि लेकीला बोलवतात, आणि मग अ चांदीचा दिवा करून ओवाळायचं असतं जावयांना अस हां हां, चांदीचं द्यायचं असतं. चांदीचं, हां चांदी चांदीचा दिवा किंवा कुठली पण वस्तू द्यायची चांदीची. कोणाचे असेल ते पद्धत, कोण सोन्याची अंगठी वगैरे पण देत. जावयाना, जेच्या ‌ त्याच्या म्हणजे आइपती नुसार
पण खूप खर्चिक अधिक महिना येतो मग तुमच्याकडे.
खर्च जास्त आहे ना ओ ताई.
हो करतो ज्या त्याच्यात सगळे करतात नाही तसं करायचं, तेच ना सोन महाग झालं सोन तरी घेऊ शक
आणि चांदी ही महाग ये.
चांदी तर महागये होय.
हो.
आमच्याकडे नाही सोनं चांदीच्या वस्तू नाही घेत. फक्त तांब्याचे, तांब्या चीच घ्यायची सगळी वस्तू, दिवाळीहा तुम्हाला एखादा काही माठ घ्यायचे असेल तांब्याच्या किंवा तांब्याच्या बाटल्या पण येत पाण्याच्या.
हो- हो निघाले.
ते फक्त तांब्याचं बाकीचं नाही दुसरं आणि त्यांना कपडे वगैरे करायचे. गोडाधोडाच जेवण वगैरे करायच. बस झाल मग, एवढ सोन आणि चांदी नाही घेऊ शकत, खूप
हो, बरोबर आहे.
हो ना, परवडणार पण नाही ते.
नाही परवडत सगळ्यांनाच.
नाही ना एक भाचा असला तर ठीक आहे चार- चार, पाच- पाच भाचे राहिले तर कस काय परवडेल. नाही घेणार ना आणि जावई एक राहिला तर ठीक आहे. करू शकतोय दोन -दोन, तीन -तीन जावही राहिले तर कठीणच आहे ना. म मग तो अधिक मास येण्या आधीच जीव घाबरायला लागतो की अरे बापर अधिक मास येतोय.
हो.
हम, हो. तांब्याची वस्तू घेऊन द्यायची भाच्याचे. पूजा वगैरे करून घ्यायचं झाला बाई अधिकमास.
हो, बर हाय चांगली पद्धत हाय.
हो आणि कसं परवडतं पण हो ताई.
हो.
हम्म जास्त जणांना नाही परवडत आपल्याला सोन चांदी घ्यायला.
स्वस्थ असत ना तर काही हरकत नाही.
हो.
हो स्वस्त राहिलं की आपण दहा हजारांमध्ये दोन तीन जण पण बसले तर काय हरकत नाही. जाउद्या, पण आता दहा हजार मध्ये एक पण बसायला नको, गेलेलय आता.
हो. एवढं म्हणजे महा
जॉब चालू आहे जॉब चालू आहे
हो चालू जॉब तर चालूच असतो जास्त दिवस उगला तेव्हापासून आपला सुरू होतो
होा हो चांगलं आहे ना पण घरातून बसून बरं आहे हो तेच नाही कसून चांगला आहे मला आवडतं
हो ना हो ना आपल्याला कुठे सुटी मिळते आणि आपल्याला बाराही महिने जॉबच आहे आपला आपल्याला ना रविवारची सुट्टी ना शनिवारची सुट्टी
दिस हम् रस् जाा होण्या कले पाहुणे म्हण गेलं तरी फत फक्त हळहरी करावंचं लागतं
क तर हयच हम्म
समर खुश झालचं बरे आपलं आरामशी
हो
त्या बाहेर कुठे गेलं तर हो तेच
होो
झालं आमच्या आपण
हो हो चालेल
् ला झा काय ते बत अजून कायत